हॅलो हॅलो हा आवाज येतोय का? हा आवाज येतोय का हा बोला कि काय चाललंय. हा तुमचा पण क्लिअर येतोय बोला की हा हॅलो बोला.
काय करताय काम आवरली काय मग
काम आवरायला लागलेय बघा तुमची आवरली.
हो आमची आत्ताच आवरली आवरले आत्ताच आमची
हम. हम् हम्म हम् वातावरण कसं ऊन वगैर
वातावरण अ ढगाळच वातावरण आहे.
हम् हम् हम् ढगाळ वातावरण असून पण गरम होत. ते आमच्या इकडे ऊन पडलंय.
उन्ह आहे होय इथ ढगाळ वातावरण आहे आणि गरम होत.
हा
अ हि काम
होय पाऊस येईल मग पाऊस येणार असणार.
हो आता इकडे पडायलाच नाही ना पाऊस जास्त.
आमच्या इकडे पडतो ना दोन दिवस झाले नाही पडला. ह्याच्या आधी सलग दोन तीन दिवस पडलेला.
पाऊस पाहिजे काय पण हो.
पाऊस पाहिजे आणि पाऊस पडल्यानंतर कसं एकदम असं गार वाटतय आणि शांत वाटतय. नाहीतर उन्हाळा असला की कस होतय नाही बाहेर पडायला नको वाटत.
हम्म उन्हाळ तर नकोच वाटते सगळी धगधग होते.
उन्हाळ्यामुळे मी माझी महत्वाची कितीतरी कामं केली नाहीत उन्हात बाहेर पडयला नको. म्हणून मग बाहेर पडायलाच होत नव्हतं
नाही ह्या वेळेस ना भरपूर उन्ह आहे.
होय आणि वॉटर पार्क ला वगैरे गेला की नाही मग कुठं उन्हाळ्यात.
गेलेलो आमच्या तिकड गावाकडे एक आहे वॉटर पार्क.
हा हा हा
तिकडे गेलेलो.
मग काय काय होतं तिकडे
तिकड अस पाण्यात म्हणजे ते हे ते असतय बघा. इनर वगैरे त्याच्यात आपण त्या नळ्यात जातोय. अंधार नळा असतोय बघा. अंधार नळ्यातन जायचं त्या इनरमध्ये बसायचं रेन डान्स रेन डान्स असतो.
हम् हम् हम तुम्ही एन्जॉय केला असेल मग
होय एन्जॉय म्हणजे असं गरमीसाठी ते बरं आहे ना जरा म्हणजे पाण्यात वगैरे होय होय म्हणजे गार थोडे दिवस. म्हणजे एक दिवस तरी आपल्याला शांतता.
हो की ह्या वर्षी कडक उन्हाळा असल्यामूळ बहुतेक ठिकाणी वॉटर पार्क नव्यानं चालू झालेत. आणि रेट होय रेट पण त्यांचे रेट. नाही बऱ्यापैकी रेट होते एवढे नव्हते जास्त
हा म्हणजे उन्हाला स्पेशल त्यानी डिस्काउंट ठेवलेला होय.
पहिल्यांदा कसं ठराविक ठिकाणी वॉटर पार्क असायचे त्यांचा रेट भरपूर असायचा नऊशे म्हणा हजार बाराशे अस. असायचा आणि ह्या वर्षी ना तिकडं तिकडं वॉटर पार्क चालू झाल्यामुळ रेट पण बऱ्यापैकी होता. कस्टमर त्यांना भेटायला नको का? त्याच्यामुळे रेट त्यांनी कमी ठेवलेला ह् फायदा बघतात ना ते लोक मग एट्री केल्यानंतर नाष्टा असतो त्याच्यानंतर अनलिमिटेड अनलिमिटेड जेवण मग स्विमिंग रेन डान्स. भरपूर काय काय व्हरायटी जादूचे शो
होय होय मस्त होत तुमच्या इथं होतं की नव्हतं अस काय काय?
हो होत की तिकड फक्त ते हे पण होत म्हणजे बर्ड वगैरे बघायचं पूर्ण हेच. पक्षी वगैरे पक्षी पण होते गेम.
गेम्स होते का नव्हते.
गेम्स पण होते की, ते ह्याच्यावरून चढायचे, दोरीवर वर
हा, तुम्ही मग हे केला की नाही, एन्जॉय केला की नाही?
एन्जॉय खूप केला, म्हणजे असं, म्हणजे भरपूर पाण्यात गेलं ना वेगळं म्हणजे असं हे होत
वेगळं फिलिंग होतय, वेगळं फिलिंग येतंय, पाण्यात त्यातून अस बाहेरच येऊच वाटत नाही कणी, हा, ते म्युझिक एक लागलेल असतय, गाणी लागलेले असतात, आणि पाण्यामध्ये जाऊन स्विमिंग करायचं, डान्स करायचा, रेन डान्स करायचा, छान वाटतय नई
होय, आणि फॅमिली असली की आणि मग, भरपूरच छान वाटत
मज्जा येते, होय, रोजच्या धावपळीच्या जीवनातून एक दिवस आपल्यासाठी.
कुठं दरोज दरोज जायला भेटतय, वर्षातन एक कधीतरी दिवस.
नाहीच की, आम्ही पण कधी गेलो नव्हतो पण ह्यावर्षी कडक उन्हाळा असल्यामुळे, आणि पैसे पण बऱ्यापैकी कमी असे आसल्यामुळे गेलेलो
होय होय, आपल्याला पण म परवडतय ना मग, कमी बजेटमध्ये असल तर
आणि भरपूर पाचशे सहाशे रुपये तिकीट प्रत्येकाला, आणि लहान मुलं असले की त्यांना तीनशे साडेतीनशे असा रेट होता, आईस्क्रीम वगैरे खायला आईस्क्रीम, गेल्या गेल्या नाश्ता
हो, नाश्ता वगैरे खाऊन मग त्याच्यात भूक लागली की परत जेवण
जेवण, आणि ते पण कसं अनलिमिटेड जेवण छान सोय केलेली, होय होय, सोय त्यांनी छान केलेली
होय होय, कपडे म्हणजे आपल्याला बदलाय कपडे वगैरे, त्यांच्या रूम
होय, त्या रूम वेगळ्या, लेडीज रूम वेगळी, जेंट्स रूम वेगळी
हो
पाणी पण असं स्वच्छ होतं, लहान मुलांसाठी वेगळं होतं, मोठ्या माणसांसाठी वेगळं होतं.
हो, ते मोठ्या माणसांना जास्त हे असणार ना, जास्त पाण्याच
हो, आणि लहान मुलांना वेगळं, छोटी छोटी मुलं पण हो दोन-दोन, तीन-तीन वर्षाची, ती तर केवढी एन्जॉय
त्यांना तर बघा की, आम्ही आता म्हणजे आता आता, आम्ही कुठं तरी चालोय, पण आता आत्ताच्या मुलांना म्हणजे, लवकरच त्यांना असं भेटतय, असं फिरायला वैगरे
होय होय होय, मी पण नाही, आम्ही पण लहान असताना नाही, कुठे नव्हते गेलेले ट्रीपला वगैरे, पण आजकालच्या मुलांना सगळं भेटतय.
होय, आणि आम्ही शाळेला, शाळेला आमच्या इथं धरण आहे ना, त्या धरणा जाताना ते धारनात पोहून घरी जायचो. असं गरम म्हणजे, गरमी तेन होती चालत जायला लगायचं, गावापासून लांब होत थोडं
लांब होती का शाळा? चालत जात होता मग?
हो चालतच जायचो. सकाळी सकाळी चालत जायचं, संध्याकाळी चालत यायचं. म्हणजे त्यावेेळेस कसं ब बसच आता कसं आहे, बसच ते पास हायत ग मुलांना फ्री मध्ये
होय होय
त्यावेेळेसच असं नव्हतं, म्हणजे फ्रीच पास वगैरे असं काहीच नव्हतं, मग जायचं झालं तर तिकीट घालून जायला लागायचं.
हम्म! पैसे घालून आपआपले.
हो, त्याच्यामुळे सगळे चालतच जायचे.
होय कि, आणि सगळे एकत्र असल्यानंतर माज्या येते ना चालत जायला.
हो चालत म्हणजे आपण एवढं चाललोय असं काय वाटतच नव्हतं त्यावेेळेस
आणि असं रस्ता निघून जात होता एन्जॉय करत बोलत
हो मजा मस्ती करत हो तसंच आणि येताना पण ते आत्ताचे दिवस नाहीच राहिले आता सगळे बसन जातात सायकल आहेत.
हो इथल्या इथं पण लगे त्यांचे मुलांचे पप्पा लगे गाडीवर सोडायला तैयार असतात लगेच रिक्षा लावले असते. पालकांनी मुलांना शाळेच्या बस असतात.
हो म्हणजे आता पहिल्यासारखे दिवस नाहीच आहे. म्हणजे आपण कसे यावेेळेस काढले त्यावेळेस
तर काय पण म्हणा पहिलेच जशी मजा येच होती प्रत्येक गोष्टी- तशी आता कशातच मज्जा येत नाही कुठल्या सणात- वगैरे पण येत नाही नाही कशातच नाही घरात ना घरात पण, घरातल्या पण लोकांच एकमेकांबरोबर संभाषण होत नाही जे ते आपपल्या मोबाईलमध्ये बसलेलं असते ब-
हा तेच आता मोबाईल आल्यामुळं तस होते.
वेगळा फोन वडिलांचा वेगळा फोन मुलांचा वेगळा फोन जास्त असं संभाषण त्यांच्यात त्यांच्यात सुद्धा होत नाही.
मग तेच ना म्हणजे आप- आपल्यामुळेच म्हणजे त्यांना मोबाईलची सवय लागते ना पालकांमुळे.
होय आणि मोबाईल तर अशी वस्तू आहे की ती यूज करायलाच लागते. पण शिवाय आता जीवन म्हणजे हे व्यर्थच आहे ना होन तर पाहिजेच प्रत्येक गोष्टीत.
हो हो म्हणजे असं काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय आपल्या आयुष्यातलं काहीतरी चुकलंय.
हो हो आजकाल माणसांना जेवण नसलं तरी चालेल एक वेळ देवपूजा नसली तरी चालेल -
पण मोबाईल पाहिजे.
होय फोन- महत्वाचं झालंय आता.
आणि त्याचे रिचार्ज तर किती महाग झालेत महिन्याला टाकलेच पाहिजेत त असं आहे.
हो टाकलेच पाहिजेत आणि अठ्ठवीस दिवस लगेच होतात लगेच संपला रिचार्ज.
आणि पहिला कस इनकमिन लगेच बंद होत नव्हती पंधरा वीस दिवस जायचे.
पहिला आता आता एक दिवस झाले ना लगेच बंद होते.
होय होय लगेच ते वाटच बघत नाहीत लगेच बंद करून टाकतात रिचार्ज करण्यासाठी. त्याच्यामुळे आणि फोन असा आहे कि रिचार्ज करतयच माणूस. दुसरी गरज कुठलीही साईड ला ठेवणार आणि पहिल्यांदा रिचार्ज करणार.
ते विचारत झाल्या सय
होय सगळं आता फोनवरच आयुष्य झालंय ना फोन आहे तर सगळ्यांना तर फोन शिवाय काहीच नाही सगळ्यांच्याकडे फोन आहे आता - सळ्यांच्याकडं सगळे यूज करतात कुणाकडं फोन नाही असं नाही.
हो तेच की मोबाईलमुळेच आता सगळीकडे चालहि- मोबाईल वर आता दुनिया चालल्या म्हणायचं आता-
होय सगळीकडे तर तेच चालू आहे मोबाईलच प्रत्येक ठिकाणी भाजी आणायला गेलं मोबाईल- दुकानात काय सामान आणायला गेलं मोबाईल सगळ इकड मोबाईल मुलं सुद्धा अभ्यास करताना मोबाईल घेऊन बसतात.
हो आता त्यांचं पण मोबाईलवर असते ना ऑनलाईन ते
हा त्यांच्या मॅडम पण आता त्यांना त्रास नको अभ्यास लिहून द्यायचा फळ्यावर ब्लॅकबोर्ड व मोबाईल वच पाठवत बसतात.
होय आणि काय काय मग मुलं म्हणजे. ते अभ्यास सोडतात आणि त मोबाईलच बघत बसतात.
होय, मग त्यांना तेवढंच तर फावतय ना दे मोबाईल दे अभ्यास आलाय माझा फोनवर. मग तो मोबाईल घ्यायचा अभ्यास कमी ते गेम जास्त खेळत बसायचा.
हो आजकालचे पोरं पण म्हणजे गेमवरच जास्त भर देतात आमचा तर बहिणीचा मुलगा छोटा पाच वर्षाचा आहे तरी गेम खेळतोय.
आहो पाच वर्षाचाच आहे लहान लहान मुलं हम् दोन दोन वर्षाची मुलं फोन वर गेम खेळत बसतात.
हो म्हणजे आता युट्यूब वगैरे आपण बघतोय तर युट्यूब नाही बघणार तो गेमच खेळणार अस हो.
ते तुमच्या बहिनीला सांगायचं त्याला फोन जास्त देऊच नका रडू दे रडला तर दोन तीन दिवस रडेल नंतर गप्प बसणार ना
हा मध्ये मध्ये आता भर मधी अह भरपूर बंद केला होता परत आणि आता सुट्ट्या पडल्यान त्यावेळेस भर पूर प्रमाण वाढलय आणि परत
आता शाळेत जाईल. शाळेत घातलंय की नाही त्याला?
हा घातलंय आता शाळा उद्या सोमवारपासून चालू होईल आता.
हम्म हळू हळू हळू त्याची सवय कमी करायची त्याला जरा खेळायला घेऊन जायचं कुठल्या तरी गार्ड गार्डन मध्ये घेऊन जायच त्यांना सांगायचं जरा तुम्ही त्याच्या बरोबर खेळ म्हणजे पालकांनी पण मुलांना वेळ द्यायला पाहिजे ना
होय होय चालेल करते ना तुम्हाला कॉल मी परत
हो हो ठीक आहे हा.